हा बोला कि, तुम्ही लग्नाची पध्दत वगैरे सांगत होतात. ते सांगा की?
हम्म ते म्हणजे कसं करतेय सांगा, लगिन ठरलं की नाही साखर पुढा काही मुलगी कडच असतोय ते का आपल्या याच्यावर आमच्या इकडं काही शाकाहारीच हाय. शाकाहारीच करत्यात, मग माझ्या लग्नाच्या टायमाला कोरोना होता. तर त्यामुळे आम्ही लगनाची पुजा घातली नव्हती, लगीन आमचं साधं केलं. दिदीचं मोठ्यानं केलतं नाय तेनी. मग आमचं लगीन आम्हीच कोरोनात केल्यामुळे साध्या साध्या पद्धतीचं असं केलं तर मंदिरात अक्षदा टाकल्या होत आणि पूजा घातली पाचव्या दिवशी मग माहेर लागेल तर मग कोक त्या दि कोरोना जास्त लॉकडाऊन जोरात पडल मग मी महिन्या आ पहिला तेनी वावर जत्रा म्हणजे बकऱ्या कापल्या दोन आणि तचीी जत्रा म ती जेवण पहिलं केलं सवासण्यात तेन त त्या शिवाय जास्त हे माहत नाही हो लग्नाचं बा हातातलं ते हळदी कुंड सोडत
बरं
मग ती जत्रा झाली की मग अशी देवाळा देवाला द्या यला जाते तस कोंबड कोंबडी घेऊन
अ होके कुलदव
हा दैवतला आपल्या इकडे जोतिबाला आमच्या तिकडन आहे हे कर एळवण जोगाई
हा हा
परत अशी लेक धणीची जत्रा असते तिने सुद्धा मला आयुष्यात एकदा वा करायचे
किती वर्षात
क कधी तररी एकदा दिलं क नाही एकदा कधी पण खरं ती जत्र मोठी असते अ मोठी म्हणजे किती री लागतील तेवढी पूर्ण माहेरची माणसं सगळी पूर्ण वाडी जेवायला पाहिजे आणि ती नव ते त्यांच्या तिकड सगळी माणसं जेवायला पाहिजेत
ते सगळं प्रत्येक लेकीन करायचं प्रत्येक
करायचच करायचंच
ते कधी आपल्याला जमेल तेव्हा करायचं पण
हम् करायलाच पाहिजे आता आमच्या बाबांच्या बहिणींच्या दोघींच्या झाल्या त्या आणि आमच्या नंदुबाईंच्या अजून आहेत
होय का त्यांचे मुलं वगैरे छोटे असतील ना
हो लहान आहेत अजून
हा म तेच तिथ मोठे वगैरे झाल्या म करतील
करणार म्हणजे त्यांची तिकन शंभरभर माणस हिकडं येणार असंय हां होय तेव तेवढी येते तज आणि आम्ही आमच्या इटली का म्हणजे त्यांनका मोठा आहे ग त्याचा
भरपूर मोठ झाली की म
हो आणि मग आम्हाला पण त्यांना कपडे कराय लाग आम्हाला त्यांना कपडे करायला लागते त्याच्या फॅमिलीला आणि बाहेरच्या ना मग हा त्यांच्या फॅमिलीत सगळ्यांना
बरं
हम्म आणि मग बाहेरच्याना काय मग पीस टावेल टोपी
हे पण करायल पाहिजे
होय
शंभर माणसानं
होय
बापरे! भरपूर आहेत किंवा तिकड प्रथा
हम्म तरी आमच्या नाही येते त्याच्या तेेव्हा आम्हाला आणि टेन्शन नाही
ह हा
खरं म्हणजे ते काय जत्रेचा खर्च त लेखधनीनच घालते सगडं सगला त्यांचेच पैशसे सगळे त्यांनी घालायचे असतते फक्त करायचं आम्हील चपाती ते नॉन व्हेज काय असेल ते व्हेज भात आम
हा
आसं
भारीच म तिकडच्या प्रथास
भारीकटलं अ एवढं सगळं करायचं म्हणजे बा
हो एवढं जाणारच तेच ना विचार कराल खर्च किती येईल एवढं माणसाचा एवढी माणसं सांगितलीच पाहिे असा नियम आहे का
कसं असते सांगा आपण पण त्यांना आपल्याला पण त्यांनी सांगितलेलं असते अ नाही गेलं तर मसाला राग येत ते आणि गेलं तर मग, आपल्यात बी बोलवायलाचं पैसे
होय म्हणजे, सगळेजण ते केलंच पाहिजे.
आणि माहेरची माणसं काय सगळी जेवायलाच लागत्यात त्यात देवळात. आणि पै पाहुणे आणि आली. येत्यात. आस आणि हाय.
ह हम. हा हा हा.
ते लय हे होतय आवं. ती एक आणि लग्नाची एक अशा दोन ग्रामच्या तर मोठ्या असत्यातं म्हणायच्या.
म्हणजे तिथं अस स सगळे श्रीमंत लोक आहेत?
श्रीमंत म हाई गरीबच म्हणायचं खर, हाय गरीबच म्हणायचं खर हाई प्रथा तर चालवायला पाहिजेत आपल्याला.
होय गं. खूपाय गभरा आता - - आपल्याकड आमच्याकडं कस म्हणजे आदिवरशादी असं जरी म्हटलं तरी पण लग्न गरीबाच्या मुलीच होऊन जातयं.
होय. नाही हित गरीबाच लगीन होत नाही. गरीब पद्धतीने - - लगीन करून चालत नाही. बकर - - कापाय लागतय. गरीब लगिन होतेय ना. म आमच पण केलयचं कि अ खरं अ - - ती जत्रा हि सवसणी जेवल्याशिवाय हातातलं बाशिंग सुटत नाही.
हा. हेच प्रॉपर सगळ्यांनी केलंच पाहिजे.
करायचच ते असाय. म माणसं लग्नासाठी म्हणुन साठ साठवून ठेवत्यातच की अस.
होय.
नाही नाही. हम. काय करायचं? हम. अन्याय आहे, प्रत्येक जण करतयचं. अह.
काय म्हणला?
प्रत्येक जण करतय की
हा हा हा हा. म ती तिकड अशा इकडच्या मुली आहेत का महाराष्ट्रातल्या त तीकडच्या भागात तुमच्या? आहेत.
इचलकरंजी च्या हित दोन आहेत आमच्यासोबत. आमच्या गावात.
हा हा हां.
आणि बाहेरचे पण आहेत बरेच आहेत.
हा हा.
हा खूपरीच्या आहेत्या आशा तिकडल्या लय आहेत बादुलेच्या
हा.
आशा आहेत.
त्या अशा पाहुण्या पाहुण्यातलेच लग्न झाले च का बाहेरचे वगैरे केल्या असं काय? हा हा हा. म्हणजे मी आम्ही इकड राहतोय ना इथं कुठल्या भागातलं कोकणातलं कोणच नाहीये म्हणजे नाही ती कडची मुलगी इकडे आहे, किंवा इकडची मुलगी तिकडं नाते असं
हम हा हा.
म्हून म्हंटलं हो तुम्हाला मी,
हम्म जरे समजा असं एखादी मुली पळून गेली, तिला बाहेरच्या जत्रा तर तिन देवळात येऊन होईना करायचीच.
बर!
हम्. होय. घरी जायचं नाहीना, असंय घरी जायचं रहिणा खरं देवळात कराय चालतंय.
चालतय म ते तुझ्या माहेरच्या वगैर कोण नसले तर चालतय पण ते मुलगी येऊन केले पाहिजे सगळं.
तर देवळात करायची मग माहेरची माणस येउन जीऊन जात्यात की सांगि
जात्यात होय?
हम्म येऊन जेऊन जात्यात! देवळातनं जेवून जायचं, घरात यायच नाही असं होत. ते नाही ते
बरं.
हम्म.
आलयं ताण पुर असं फक्त
चाले आणि कुठला असं फक्त गोडं जेवण करायचं असा कुठला सण वगैरे गोडं जेवण मग आपुण हेला तेन करतोय नव्ह, गौरीला म्हणा आता आपण असं म्हणतोय ना, हितन पुढं जी हितन पुढं पण, आज मालवण ते नाही कनइ त्या साईटला गौरीला पण. मट मटणाचे ताट करत्यात.
होय ओ मी पण कुठ तरी ऐकलेलं आहे. जे गौरी आण कि ते मटनाच पण नैवेद्य आहेत. तिकड पण.
मटणाची ताट करत्यात गौरीला नाही. गौरी संघ म्हणजे शंकरदेव गौरीला माहेरला पाठवला कनी. तवा तेच्या संग राखायला म्हनून गौ रीला त्यानं भुताटकी पाठवलेलं त्यानं संग. मग त्या भुताटकिना नॉनव्हेज लागतंय. म्हणून नॉनव्हेज. हा त्यांसाठी करायच. आणि पोळ्या बी करायच्या गौरीला ते एक-ताट आणि ते साईडला नॉन व्हेज ताट करतात.
हा, हा, हा, हा.
असे दोन ताटे करतात. गौरीला हीतंन पुढ आमच्या इकडे नाही पुढं कोकनात करतात.
हा. हा.
हम. आत जाईल तेवढं खोल तेवढं कोकण वाढतच जाते.
हा. हा. म तिकडं मग.
पध्दती पण भरपुर हायत त्या. हा हायत.
हा हा.
हम. आणि परंपरा चालवल्या शिवाय नाही. हाय ही माणसं चालवत नेहत्यात पुढं ते तर तर हायचं सोडं, करायला तर पाहिजेच पाहिजे. होय, आणि प्रत्येक जण करतयचं.
हा.
नाही होतं.
मग तुमची ती यात्रा असत्या त्यावेळेला गोड जेवण नाही, फक्त बकय्राचचं..
आम्ही असं लोळजाईला तेन यात्रा करतोय, की कधी कधी तर तेव्हा नॉनव्हेजचं. आता ही माही असते, तेव्हा पण नॉनव्हेजचं. नॉनव्हेज मग शाकाहारी करायला लागतंय, कारण प्रत्येकजण नॉनव्हेज खाईतचं नाही ना शाकाहारी करायच लागतंयं.
हा हा हा.
आता आमच्याच घरात मिस्टर आणि सासूबाई आणि सासरे आमचे माळकरी हाईत.
बरं.
मग हेनी शाकाहारीच खात्यांत.
वारीतन वगैरे जातात का तेनी.
जातात. सासूबाई आमच्या वारीतून जातात. आणि मिस्टर आणि. सासरे काय तेनी काय जाऊन येत्यात. त्या मग सासऱ्यांच पण जनावर आणि. मिस्टरांच पण कामाच हे होते.
हा.
जाऊन येते. वारीला चैत वारी करत असते त्यांची.
पंढरपूर ला.
हां पंढरपूरला. आणि आई काय याच्यातन जात्याता दिंडीत. ह.
हा. हा. हा. हा.
चालत जात्यात आता तीन वर्ष झाल जात्यात.
हम्म. हम्म. हम्म. म्हणजे सगळंच आहे गोड
सगळंच आहे. तस मग अ हेज गावात विठ्ठला च मंदिर आहे त्याच बी जेवण वगैरे असतात की.
हा. हा. प्रसाद.
हम्म, ते वेज असतंय.
हम्म हम्म हम्म.
हम्म. काय असं लग्नाचा तेन नॉनवेज असतंय, आ परत बारशाला म्हणा हम्म बारशाला करत त्यात नॉनवेज
हा हा हा.
हम्म हम्म.
ठीकये.
आणि बरं ठेवा